हॅलो.
हॅलो.
आवाज येतोय?
हो येतोय.
आमच्याकडे कसं जरा रेंजचा प्रॉब्लेम आहे नाही पावसामुळं. म्हणून विचारला आवाज येतोय काय? काय कुठं आहे गप्प आहेस? फोन वगैरे काय तुझा आला नाही, म्हटलं आपणचं करूया.
कामात बिझी.
ते एक्झामच पण होय काय, एक्झामचं पण मला विचारायचं होतं म्हणून कॉल केलेला मी तुला.
हम्म
तुला ऑडिट बद्दल काय आयडिया आहे का म्हणजे न रिसेंटली आता बीकॉम झालंय मग म्हंटलं तुला विचारूया ऑडिट जीडीसी कोर्स बद्दल तुला काय माहितीय?
त्याच्याबद्दल एवढं काय माहित नाही ऑनलाइन तुला बघायला मिळेल की त्याची. माहिती युट्यूब ला.
हम्
जीडीसीएन एच आणि ते काहीतरी एक वर्षाचा कोर्स असतोय वाटत. हम्म.
हा मग त्याला काय एक्सपिरियन्स वगैरे, एक्झाम असते ना त्याची?
होय होय एक्झाम असतीया.
हम्म.
किती काहीतरी आठ सात काहीतरी पुस्तक असत्यात त्याचे.
हा.
त्यानंतर ते आपला पण प्रिपरेशन करायचं. आपल्या आपण प्रिपरेशन करून मग त्याची एक्झाम आहे वाटत. वर्षातून एकदा हा असते एक्झाम मग त्याच्यानंतर तू एक्झाम मध्ये जर क्वालिफाय झालीस
हम्म.
तर तुला एक ऑथराइजट तू अप करू शकतेस म्हणजे तुला हे मिळते. प्रकारचं एक ऑडिट करायच पेमेंटचं काय? पेमेंटच ती कंपनीवर डिपेंड असते. पण पहिल्यांदा तुला ना ते पूर्ण केल्यानंतर तुला
नाही बोल बोल.
आ
बोल ना म्हटलं ऐकते मी.
हम्म. तेच पहिला तुझ ती एक्झाम पास झालीस तिला ते सर्टिफिकेशन तेन आल तर तुला सी. ए. थोडेफार एक्सपिरियन्स घेऊन मग तुला तुझा व्यवसाय चालू करता येतो.
म्हणजे हा गव्हर्मेंट डिप्लोमा झाला मग अस प्रायव्हेट मध्ये तुला माहित आहे. कोणता कोर्स आहे का?
प्रायव्हेट
किंवा प्रायव्हेट मध्ये ह किंवा तुझा कोणता कोर्स झालाय का? टॅली सारखा कोणता तुझा कोर्स झालाय का त्याच्याबद्दल-
नाही नाही तू टॅक्सी त्यां त्यांच्या करून घे. टॅक्सीसनचा करून टॅक्सिजनचा डिप्लोमा आहे की करून घे.
अ तो किती महिन्याचा काय किती वर्षाचा आहे त्याबद्दल तुला काय माहितीये का?
नाही.
तुझा तुझा कोणता तरी झालेला ना कोर्स. तू प्रोजेक्ट वगैरे करत होतास पुण्याच्या ह्याला.
कर सॅप सॅप
हा सॅप झालेला ना तुझा, मला सॅप बद्दल मंग माहिती दे की.
सॅप बद्दल काय ते एक कशा असतात भरपूर ज्यांच्या कंपन्या असतात, ज्यांच्या फर्मा असतात.
हा
त्याच्यासाठी ते सॅप युज करतात. म्हणजे मल्टिपल कंपन्यांसाठी ते सॅप युज करतात. जसं टॅली हे सिंगल
सिंगल सॉफ्टवेअर किंवा म्हणा आपण टॅली हा युज करू शतोय छोट्या व मोठ्या व्यवसायासाठी. मोठ्या व्यवसायासाठी सॅप वापरतात ना, आणि छोट्या व्यवसायासाठी टॅली. टॅली ही सॉफ्टवेअर लहान व्यवसाय हेना मग मोठ्या कंपन्यांच व्यवसाय म्हणजे त्या टॅली करताना त्यावेळेस आपण कोणतं सॅप घेतोय. मग सॅप हा कोर्स करायला गेल्यानंतर न मग कसं ऑनलाईन करायचं का ऑफलाइन करायचं किंवा फीचा स्ट्रक्चर सांग.
अग थांब ना जरा.
सॉरी
सॅप पण हे ऑफलाईन केलं तरी चालते आणि ऑफलाईन केलं तरी बरं असते. ऑनलाईन मध ते कसं असतय एक एकदा टॉपिक क्लिअर होत नाही. आणि त्याच्यावरती कंपन्या म्हणजे जिथं क्लास करचील सहा महिन्यात ह्या क्लासेसला कंपन्या पण देऊ शकतात म्हणजे कंपन्याच्या देऊ शकते ना आणि हे कसं हा फक्त साधा सॅप झाला. दुसरा असं कीव ग्लोबलाइज म्हणून असतोय तो, त्याला त्याच त्याची फी जास्त असते. म्हणजे ग्लोबल सर्टिफिकेशनच असतय ना, तेजे दोन ते तीन लाख रुपये असते. मग तू कुठला करणार आहेस, त्याच्यावर डिपेंड आहे.
अ म ग त्याची फी किती आहे तरी?
जर हे साध म्हणजे तुला फक्त नॉलेजेबल जॉबच्या संदर्भासाठी
आणि दुसरा आहे ते ग्लोबल सर्टिफिकेशन साठी असतय ना. त्याच्यासाठी तीन लाख रुपये असते.
हम्म असं अस
असं नॉलेज असेल व्हॅल्युएबल.
कशाच करणार आहे त्याच्यावरती डिपेंड असत ते.
तुझं काय झालंय कॉमर्स झालय तर तू अकाउंटिंग तिने अस एम एम चा करू शकते.
मग साधारण पॅकेज किती भेटते आपल्याला कंपनी लागल्यानंतर किती?
हे कंपनीवर डिपेंड असत, कंपनीवर डिपेंड असतं.
किती महिने जाते कंप्लीट व्हायला कोर्स.
सांगितलं की आता तुला नऊ महिन्याचा पर्यंत असतात.
होय.
तिथं काय.
नाही आहेे, पण त्याच दोन दोन वर्ष असल.
मग सॅप हा कोर्स आहे का नाही, तो आपल्या इकडे अवेलेबल नाहीे.
आता काय करते आज?
म्हणजे मी गव्हर्नमेंट कामची प्रेपरेशन करतोय, पण झाले कस. एक बॅकअप प्लॅन असावा आपल्याकडे. म्हणून विचारते की माझं तर एम कॉम झालंय माझ. मग त्या फिल्ड नुसार काय आपल्याला काही करता येते काय? बॅकअप प्लॅन पण पाहिजे ना गव्हर्नमेंट एक्झामची करतोय.
तू आता कुठला कोर्स केला नाहीस काय, कुठला तरी साधा वगैरे.
हो झालं की तस म्हणजे टॅली टायपिंग बेसिक कोर्स, कम्प्युटर बेसिक कोर्स झालात आणि अकाउंट पेबल बँक ऑफिस झालाय.
हम्म.
अकाउंट ट्रानझॅक्शनचा. आता म्हटलं टॅक्सेशन
आता तो गव्हर्नमेंटचाही करायलास, आता तु बॅकअप प्लॅनसाठी तू थोडे थोडे कोर्स केलेलेस.
आता तरी पण तू गव्हर्नमेंटची एक्झाम देतेस ना, तर एक तर त्याच्यावरती फोकस कर. आणि मी जे सांगतोय की ते सॅपच तर त्यालाच टाइम लागतोय, किंवा त्यालाच प्रॉपर हे करायला लागेल तुला.
हम्म.
कारण तुला एक तर जॉब करायचा आहे का, गव्हर्नमेंटचं हे करायचं त्याच्यावर डिपेंड आहे. तु हे पण करतो आणि ते पण करतो बॅकअप प्लन असलं काही होत नसत.
एकच प्लॅन पाहिजे काय?
हा नाही तर मी अर्धा अभ्यास करतो आणि संध्याकाळी जॉब करतो असल काही होत नाही. गव्हर्नमेंटची तर एक्झाम अशा काही क्रॅक होत नाहीत, कारण कॉम्पिटिशन भरपूर
कॉम्पिटिशन भरपूर आहे पण केलं तरी होतय, असं पण नाही. पण बॅक प्लॅन का आसावा की नंतर प्रॉब्लेम नको.
केलेचच ना टॅली वगैरे झाली असेलच की त्याच्यावर तुला जॉब मिळतेच की.
हो भेटल की लोकलला भेटणार ना?
हम्म लोकललाच भेटणार.
असं लाब लांब मोठ्या कंपनीत करायला गेलं
मग तिथं पण मिळतात. पण तिथे तुला जायला लागणार. तिथले कोण- -तर असं ओळखीच वगैरे पाहिजे. तिथले- जे न्यूजपेपरमध्ये तेन ऍडव्हटाईज येतात. असं देऊन सगळीकडे हे कराय लागणार. तुझी प्रोफाईल तयार करायला लागणार असं आहे.
हं. बर बर. असए का? तेच म्हटलं थोडस गायडन्स- घेऊया तुझ्याकडून‌. कोण-
आत्ता कुठल? आत्ता कुठल्या एक्झामची प्रिपरेशन करालियास?
आत्ता माझी अ सरळ सेवा वगैरे चालू आहे. तेच न.
आत्ता लेटेस्ट एक्झाम कुठली ए?
लेटेस्ट माझी आता हायकोर्ट क्लर्क आहे की.
कधी आहे‌ ती?
ती आज एक महिन्यान य.
कुठल्या?
आज एक महिन्यानी एक्झाम ए.
हम्. हम्. हम्म. त्याच्यावरतीच जरा फोकस एक महिना राहिल त्याच्यावरतीच फोकस ठेव.
नाही एक्झाम वरती फोकस आहेच. पण म्हणलं- अं थोडंफार नॉलेज असावं नाही काय आपल्या फील्डचं. मग तुमचं कस झालंय बऱ्यापैकी तुमचं त्यापैकी. कॉलेजमध्ये असताना. पण माझं एवढं झालं नाही. म्हणून म्हणलं तुम्हाला एकदा विचारूया.
आणि मग मला सांग. मी त्याच्याबद्दल सांगतो तुला. पूर्ण प्रॉपर माहिती देतो. -तो आणि मग सांगतो. आता तू त्या एक्झाम वरती फोकस केलेलं बरय.
मग- ऍडव्हान्स एक्सेल वगैरे तुम्ही करताय ना? अं वर्ड-
एक्सेल गेले ते. माझं ते एम एस सी आय टी झालंय त्याच्यावरतीच ए. मी असं काही ऍडव्हान्स एक्सेल वगैर काही यूज करत नाही.
तुमचं आत्ता कुठलं वर्क चालू ए?
आता सध्या तरी मी वर्क करतच नाही कुठलं.
होय. स्टडी चालू आहं काय?
हम्म.
तुम्ही अ कोणत्या कंटिन्यू जॉबला आहे काय? कुठं ए म्हणजे?
जॉबला नाहीए मी. आता सध्या तरी घरीच ए.
होय.
हम्म.
म म्हणलं तुमच्याकडून गायडन्स घेऊया.
एक्झाम झाली की नाही तुझी, म मला कॉल कर मी तुला सांगतो.
हां. चालेल चालेल.
हं.
ओके. ठेवू काय?
हं. चालतंय.